काय करायलायस रे
काय म्हणलास?
काय करायलयस?
काय ना बसलोय लिहायच होत लिहित बसलोय.
काय लित बसलयस?
अ बॅनल जर्नल जर्नल लिहायचत. हा त्यास काय होतय सेम येणार ना त्याच्यावर
पहिल्या सीमच का दुसऱ्या सीमच? त
दुसऱ्या
दुसर्या सीमचे व्हय जर्नल म्हणजे कसं असतं तुम्हाला?
आपलं अकरावी बारावीत होते तशे पुस्त पुस्तक टाईपच असते.
पुस्तका टाईप असते म्हणजे त्यात असं प्रिंटा बिंटा लावायच्या असतात का?
नाही नाही सगळी चित्र काढायची आपण काय असतील ती अन लिहायचं पण आपणच
हा हा हा बर. म आणि कुठे गेले नाहीस फिरा.
हा आज तरी नाही आता नंतर संध्याकाळी जायचं फिरायला मस्त पैकी
अरे म्हणजे तसं नव्ह रे
हा मध्ये ट्रिप ला जाऊन आलोय. की मध्ये घराला जा. तिला
उटीला?
हा.
काय आवडतीत?
अच्छा हिल स्टेशन?
हिल स्टेशन आहे व्हय अरे हिल स्टेशनला पाऊसात नाही होळ्या जातात ना?
उन्हाळ्यात इकडे उन्हाळा हा इकड उन्हाळा अस. तरी त्यावेळी तिकडं गार तरण नसते ना? मग त्या वेळी तिकडे जायचं.
पावसाचा निवांत असत ते.
पावसाळ्यात तिथे जास्त पाऊस असते.
तेच आणि काय बघण्यासारखं हिथं?
तिथे आपले चाहाचे मळे आहेत.
बरं.
आसामला असत्यास तशी.
हा हा हा आणि कं किती हाय मग?
न उटी. असेल हजारभर हजार किलोमीटर तरी असेल.
तेवढं लांब हाय?
हा.
कशानं गेलतासा?
रेल्वे नं गेलो.
रेल्वे नं होय. हा हा. आणि मं तिथं गेल्याव
तिथं हे केलेलं ट्रॅव्हल एजन्ट.
म्हणजे
फिरवलं आणि एजन्सी नसत्यात काय ट्रॅव्हल वाले त्यांचे
हा म्हणजे खर एका वेळी तुमचेच. तुमच्याचं फॅमिलीला काय सग
नाही दुस मोठी मोठीे ट्रॅव्हल होती. ते म्हणजे कोण पण असे एजन्सी कडूनचं होते.
बर बर बर म्हणजे सगळी एकत्र म्हणजे. ते असं तिथं ठरवीक ह्याला न्हेत्यात तिथं सांगतात की एवढ्या टाइम मध्ये तुम्ही बघून यायचं
हा हा
तस टाईप आहे हा हा ते आम्ही पण मध्ये एकदा गेलोेतो जास्तून असते तिथं सगळीकडे
ह बरोबर असतात पण तेवढे सांगितले टायमिंग मध्ये नाही बघत व्यवस्थित आपल्याला जस पाहिजे तसं
होय तेवड होणार की सगळं होत नाही गडबड होते सोडं जरा
ना
हा हा किती दिवसला गेल तसा
मी आठ दिवसासाठी गेलेलो
आठ दिवसासाठी गेलता आठ दिवसासाठी गेलतासा हा हा किती खर्च झाला तरी
तरी नाही म्हणलंस तरी प्रत्येकी दहा हजार तरी झाला प्रत्येकी
हा हा एवढा येतोय सोड
हम्म हॉटेल जेवण या जायचा खर्च सगळ मिळून होते थवढ
बर ठीक आहे ठीक आहे कायश नाही बोघ आणि महाबळेश्वरला गेलीस का
महाबळेश्वरला नाही म्हणजे आत्ता सध्या नाहीलं आधी एकदम लहान असताना जाऊन आलेलो
ते पण हिल स्टेशनच आहे
हा
बघण्यासारखं ते पण तिथं कुठलं तरी एक तो ब्रँड आहे मोठ काफी मस् मेप्रो
पणे
होय
हम्म त तूड गले मग आता सुट्या
कुठली आम्हाला आता दोन दिवस झाल. सुट्टया पडल्यात आमची परीक्षा संपली दहा तारखेला
हा
आणि पाच ते सहा दिवसात चालू होईल.
अ सुट्टया नाहीत एवढ्या,
नाही आम्हाला पुढच्या वर्षी सुट्टया आहेत बघ दोन, तीन महिने
तेवढ्या
होय.
एवढ्या कश्या काय?
काय माहीत ह्यांच्या आणि पुढच्या महिन्याच्या मिळून एकत्र देणार असलीत तर, कळेना.
चांगलं आहे.
त्यामुळ पुढच्या वेळी
हम् हम् हम् हम् जेवलास काय मग?
नाही आताच थोड्या वेळान जेवायाचं एवढ्या लवकर जेवत नाही बाबा मी
दीड वाजले.
तिकडं कुठं जातिस काय नाही पोराण बरोबर तिथ हॉस्टेलवर
हॉस्टेलला नाही कुठे त्या कुठ तरी जवळच्या जवळ खेळायला गेलो तर
म्हणजे ग्राउंड असेलच सोड तुमच्या इथं,
आहे कि ते संध्याकाळीच खेळायला जायचं ऊन उतरल्यावर, हॉस्टेलला असले की माझं जेवण लव करत साडेबारा ला जेवण चालू होते.
हा
मग आत्ता मी जेवन बसलेलो असतो निवांत होस्टेलला असलो की,
मग तिथली सवय लागली असेल तुम्हाला आता
नाही नाही जेवत नाही. घराकडे असल्यावर एवढं मन होत नाही. घराकडे असल्यावर जेवायचं
हा हा बर ठीक आहे. ठीक आहे. एवढा काय विषय नसतोय सोड. ते जरास टायमिंग मध्ये पुढं मागं
संध्याकाळचं पण तिथं जेवण लवकर होते. आठ वाजता बरोबर आठ वाजली कि जेवायला,
एवढया लवकर हम्म बर तेच डोंगर बिंगर डोंगर तेन आहेत नव्ह
आहेत. की मागं असतील तर मग डोंगरच आहे.
हा मग जाईत नाहीस कवा
डोंगरावर पटत त काय माहिती नाही तिथलं काय म्हणतात तरी तिथले मागचे लोक वगैरे प्राणी वगैरे आहेत तिथं म्हणून बिबट्या वगैरे हा बिबट्या वगैरे आहेत ह म मला येताना वाटत गौरेडा दिसते सकाळी सकाळी ह
हा हा अ म्हण त्या हिऱ्यात पाऊस जास्त ना खरं
पाऊस हाय जास्त असतोय पण आता अजून तरी काय पाऊस पडत नाही इथ पण नाही तिकडे पण नाही
तेे गगनबावडा साईड ला येते ना ते
हो
हा तरी गगनबाड पोहोचली असते
पण आणि खाट उतरल खाली कोकणात पाऊस असतोय जास्त
ह
म
आणि मग एक्सपेरिमेंट असतात का तुमचं
असतेय रोज अस प्रॅक्टिकल
म्हणजे रुटीन काय तुझं तिथं
तिथं बघ सकाळी उठलं कि औवरण वगैरे पाहुणे दहा ला कॉलेज
बर
पाहणे झाला कॉलेजला गेलं कि मग दुपारी साडेबारा एक ला जेवाला
घर
जेऊन परत दोन वाजता कॉलेजला प्रॅक्टिकल मग मग साडेचार पाच पर्यंत कॉलेज.
बर.
त्यानंतर यायचं खाली हॉस्टेलला, परत आवरायचं मग चा प्याला जायचं कॅन्टीन ला. हम्म. तर खेळाला, संध्याकाळी.
हम्म हम्म बर.
हम्म.
असं रुटीन आहे तुमचं? आमचं काय सकाळी उटायचं. जायचं कॉलेज ला. एक दोन पर्यंत येथे कॉलेज मदणं प्रॅक्टिकल असलं तर दोन, प्रॅक्टिकल नसलं तर मग बारा साडेबारा. तिकडे जेवाचं आल्यावर तवर पोरं ऑनलाइन येत्यात. त्यांच्याबर गेम खेळायची करेक्ट खरं एक तास.
हा.
एक तासाच्या वर जाईत नाही कधी, ए तास गेम खेळायची मग परत कायतर अभ्यास तेन कराजा. एक मो बाहेर जायच मित्रांबरोबर मग परत आणि एक तास गेम खेळाची.
म.
म झालं र आमचं रोट टिन सपलं एवढंच अस्
आम्ही मस्त विकी जेवून झाली की नाही, आठ ला कि मग रातरी साडेनऊ नंतर मग गेम खेळायला बसत्यात सगळी, सगळ्यां च्या घरात वैगरे फोन करून येत्यात. तोपर्यंत जेवलो, जेवला काय? करत मग साडे नऊला गेम खेळायला बसलीत कि मघ येंचा काय पत्ता नसते तरी रात्री खेळत असत्यात बारा बारापर्यंत मस्तपैकी, त्यात तर राउटर आहे ना तिथ
हा हा हा
त्यामुळे काय नेटच
ऐ तेच की खरे एवढी जण एकावेळी रेंज वाेढत्यात त्या
हाय एक नाहीय राउटर भरपूर आहेत राउटर
बअर
ऑफिस मधला येगळा, आमच्या हॉस्टेल हॉटेल्सला दोन राऊटर हायत. वरती एक हॉस्पिटल म्हणजे कॉलेज कॅम्पस मध्ये वेगळे राऊटर, कॉलेज कस जवळच आहे ना तिथून हॉस्टेल पासून. त्यामुळे तिथले राउटर. चालवत असतात. सगळे बसतात मस्त. मस्त पैकी.
तू खेळतोयस का नाहीस?
आम्ही खेळतो कधीतरी.
कुठली खेळतीस?
आज रीफायर आहे.
ऑनलाईन पण दिसत नाहीस.
अरे, कधीतरी खेळतो रे, जास्त खेळत नाही.
मग सगळी पोरं गेम खेळायला लागले, तू करतेस काय?
काय नाय, डायरेक्ट पिक्चर अस पिक्चर बगत, बसायचं. का कडेत बसायचं, कुठली बघू, बघूया की, नवीन-नवीन पिक्चर येतात मित्रांकडे असतात.
बरं पिच्चर बघणार हाईस तर कनी.
हा.
पिक्चर बघणार असलास तर पिक्चर आहे, म्हणजे जरा डोकं लावावं लागते. तुला टाकतो. तिची लिंक, ती पिक्चर बघून काढ भारी पिक्चर चार
तर ते बघायकी
आवडल तुला, म्हणजे तू कशा टाईप मध्ये बघतेस? सांग मला
तसं का नाही, मला सगळ्या टाईपचे तसे पिक्चर आवडतात, कॉमेडी बघते, थ्रिलर बघते, सगळे बघते
मिस्ट्री का काना नसत रोमॅंटिक आवडत्या
नाही ना तसं का नाही मग पिक्चर बघतोय सगळे सगळे आवडतात
बरोबर ठीक आहे ठीक आहे पाठवत तलाी लिक
हा
बघ नसलच तर
चालते बघया बघू की
चालतंय ठीूक का
हा चालते
हा